ह हॅलो.
हॅलो. आवाज ये -
हा येतोय. हा येतोय. तुम्हाला येतोय?
हा येतोय. बोला की. काय करायलाय?
काय?
तुमचा जरा असा आवाज, हे व्हाया लागलाय. कटकट यायलाला आता परत.
नाही अजून. हा आता यायला लागलाय बोला.
जेवलात काय?
हा. हो झालं की. तुमचं?
झाल.
हा हा. ना जर आवाज कट्यार आलाय. अस दूर दूर चाललाय आवाज. हॅलो. नाही येत आवाज. नाही नाही येत.
नाही? बघ-
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतो का?
असं, थोडा आवाज जवळ असं लांब. असं म्हणजे रेंजमध्ये नाही आहे वाटतं तुम्ही.
आता कामाला जावं लागतंय. मी तर -
हां बोला की.
येतोय का?
हा. आता येतोय बोला की.
काय करताय?
काय नाही बसलेय. आता आवरलं जेवण.
हे चालू ठेवावा लागतो.
तुमचं आवरलं?
हा. आव -
हा हा आणि काय पाऊस आहे तिथं?
हो
हॅलो.
ह
पाऊस आहे काय म्हंटल?
ह
हॅलो.
ह लागूनला हासतय.
हॅलो.
हो सर.
हा इथं नाही पाऊस हॅलो
हम्
हॅलो!
े एकव क नाही.
हॅलो
हॅलो
हां बोलाक हां आता येतो आवाज. तर तुमच्यापेक्षा दादांचाच आवाज जास्त येत होता.
आता आला का?
हा आता आला.
ते हेडफोन वापरल्यामुळे ये न झालाय बिना हेडफोनचा येतोय आता.
हा हा आता व्यवस्थित येईयला लागलाय.
ह हा हा
त्याचा
काय नाही बघा.
हा हा.
ह तुमच काय ह
मुलं शाळेला जातात लवकर आवर हो शाळेला जातात मुलं. सातवीला आहे मुलगा, मुलगी चौथीला आहे.
हा हा मोठे की मग एवढं काही टेन्शन नाही.
हा तुमचे?
माझं एक लहान आहे अडीच वर्षाचा आहे. आणि एक पाचवीला आता.
हा हा
हम्म आता तो अडीच वर्षाचा येतोय. ता शाळेत तो पण मी जातोया शाळेत बसते
हा हा
हम आता येतोय तो.
हा हा हे दोघं कशी सकाळी साडे नऊ वाजता. जातात संध्याकाळी येतात पाच सहा वाजतात त्यांनी हा मग सकाळी अ नाही
हा हा.
हे तर जवळच आहे.
हा हा सिनेमध्ये का हा?
हम्म तुमच इंग्लिश मिडियम ला घातलंय का?
नाही सेमिलाच आहेत तो पण. अकॅडमी घेतले या वर्षी पाचवीला
इथ मग जवळच नाही असं लांब जायला पाहिजे त्याला मग मग गाडी हे ते वेळेवर येणार नाही हे मुलं लवकर वेळवर उठत नाही मुलगी जाते लांब तिला गाडी लावले हा मग मुलग्याच काही इथ जवळच आहेेत
हा हा
हा हायस्कूल म्हणून आहे तो तिथं जाते मुलगी ऐकली ज असं बाहेर जाते
हम
हम्म आणिणी कायम
आणि काय घरी कोण कोण असते
घरी सासू सासरे नवराबा आम्ही दोघं नवराबा दोन मुलं
हा हा
तुमचे
आमचे सासू सासरे जाऊदीर आहे म तिला दोन मुली आहेत मला दोन मुलं
फॅमिली मोठी आहे मग
होय मोठी आहेस
हा हा म्हणजे एकत्र राहतच काय
नाही एकत्रच एकत्रच
हा हा
हम्म
आणि कायमुळे सकाळला उकर लागत असेल स्वयंपाक ते
होय सकाळी लवकर जातात तो नऊ ला जातोय मोठा हम्म तवाच चपाती भाजी सगळे डबा देत द्यायला लागते त्याला
हा हा ते आम्हाला सगळं लवकर आवडत असेल
होय ते सकाळी झालं पोरांचं आणि परत आमचा नाश्ता आमचं जेवण आणि पोरांची भाजी जरा वेग गळी आमची भाजी वेगळी असे
हा आम्ही नाश््यातन काही करत आम्ही डायरेक्ट जेवतोच आम्ही नाश् का करत नाही माझ्या माहीर नाश्ता करतात
हा
हम्म सासरी नाश्ता नाही डायरेक्ट जेवण स्वयंपाक करायच तर जेवच हो लवकर साडेआठला म्हणजे मिस्टर जेवेला बसतात सासरे मिस्टर
अगं बा एवढं लक
हा होय
शेती नाही बाहेर जॉबला जातात ना मग ते सासऱ्यासने शुगर आहे
हा
हा मग ते जेवल्याशिवाय चालत नाही आणि पहिल्यापासून ह ज ते सवयच आहे स सकाळी आठ साडेआठ नऊ वाजता म्हणजे कुठही बाहेर जाऊ दे सुट्टी असो नसो कामावर जाऊ पहिला साडेआठला म्हणे जेवण पाहिजेच
ते बरं खरं चांगलं आहे ते नाश्ता वगैरे खाण्यापेक्षा पोटभर जेवलेललं
हा होर
हम्म
सासरे दुपारी आणि ड्बा असेल तर टिफिन घेऊन जेवतात तर नाही जेव सकाळी एकदा जेवलेईल ते डार संधकाळी
हा दुपारी त्यांने एखाद्या वेळेस भूक लागली तर नाहीत नाही मग
हम्म
संध्याकाळी पण साडेसात आठ वाजतेच
हा हा आमच्यात नऊ वाजतात दुपारी एकच टायमिंग आहे म्ह संध्याकाळी नऊ
घरी असले की दुपारी जेवतात नाही तर मग बाहेर जॉबला गेले की मग दुपारी जेवायला वेळच मिळत नाही ना ते
हा होय
अ सकाळी पोट भरून जीवणच जातात सगळं असतं आंबिल भात भाजी चपाती सगळंच
होय आंबिल आंबिल कसली नाचणीची काय
हा नाचण्याचे
हा हा हा
दही ता अंबिल
हा हा
सासूबाईंना कन्याला कण्या लागतय आणि कण्या ताक पितात
हा
हा
ते आधी पूर्वीच्या माणसांना लागतय
हा हो ते आजीच हसू ना सगळं लागायचं ना मग ते तसंच ते सगळ्यासनी आवडत सगळ्या सगळीच ख माझे मुलं पण तसच करतात पहिला जे जेवता जेवण झालं की मग सगळ झाल्यानंतर ना मज आताना आंबिल ताक पिऊन जात दुपारी एखाददा वेळ सुट्टी घरात सुट्टी असेल तर मग पहिला आंबि ता लागतेय
होय हा ते चांगलं ोड शरीराला पण
हा हो मोठं पातील भरून करूनच ठेवायच नाही आणि कसं संध्याकाळी ग पेतच नाही सकाळी काय असेल ते आंबि संपवायच ते
ह हा
त्यांना पहिल्यापासून सवयच येते आणि मला पण सवय झाली येते आंबीलासला की चॉईन पडत नाही
होय आमच्या आजीला लागायचं हा हा ते सवय झाले आता
आता सवय झालंय मग एखाद्या वेळेस आंबिील
हा
आंबिल नको असेल तर मग थंड ताक तर पितते पण ते पाहिजे असते सवय झाले आता ते
हा हा हा
ह मता घर पावसाळ्यात नको वाटतय
हा तेच केव
हा तरी सुद्धा ते सवय झालंय की नाही आणि कायम ते करायलाच लागते ते मुलांना पण लागते न मिस्टरसना लागते मग सासऱस नाही काय म्हणत आणि ते कन ताक पित ते खांद्या वेळेस
हा हा हा
हम्म आणि काय मग तुमच्यात मेन्यू काय असतो
आमच्यात काय कडधने कायतरी स आज बाजार होता आमचा
हा हा
आज पडवळची भाजी केली ती
हम्म हम
हा सारखं ते गवारी धोडका सम पण कणट आलाय
हा हां सार सारखं सारखं तेच तेच खाल्ले पण कंटाळे यते
होय म आझ पडबळ आणलेलं बाजारातून ते केलं मग तुमच्या बाजार कधी असते
आमचा बाजार होतत असतोय
ह म्हणजे
र रचा म्हणजे बाहेर बाजार कधी भरतोय मला हे माहत नाही पण मिस्टर सासरे कुठं जातील तेताना ते थोडं काम होईना माळवं घेऊनच येतात
हा म्हणजे रोचा ता
हा म्हणजे म्हणून म्हटलं मी रोजचा बाजार असतोय आमचा
हा
मग सासरे आणले की मिस्टरसने फोन करून सांगते माणू नका म्हणून मिस्टर आणले की सासऱ्यांना कोण कोण सांगत नका म्हणून मग ते कसं सकाळी टिफिन असत म्हणताना ते लागतेच ते प पालेभाजी एक तर मेथीची भाजी किंवा काहीतरी पालेभाजी लागतेच आणि भाजी पण लागत मग ते येताना ते घेऊनच येतात ना ते
हा हा हा
हा
ते बरं आहे स्वतः स्वतः आणता
हा हो त्या आणतात कारण आम्ही बाहेर कठ जात नाही त्याच घेऊन येतात
हा नंतर सासूबाई जातात हम
उगच आणि आपण हे आणलं की हे कशाला आणला ते कशाला आणला असं होतय ते
आम्हाला इथं काय करू काय करू
तरनी आणून देत आ म आम्ही करतो एखाद्या वेळेस जर नसेल बाहेर जर कुठे गेले नसेल तर मग ती अ ती काकी आहे ती भाजी विकत्या ते दारापर्यंतशी ढकलत गाडी गाडी घेऊन येते ती तिच्याकडनं मग घ्यायचं मग
हा हा हा
आणिम्
ह
संध्याकाळचं जेवण लेट नसेल तुमचं
हा नवला बरोबर
हा हा
ह पोरना आठपासन चालवायला लागतेय एक तास लागतोय पोरांना
हा लहान मुलांचं तसंच म्म खेळत करत हा हा मग जाऊची मुलं लहान आहेत का मोठे आहेत
हा तिची पण तिची पण हा तिची एक साडेतीीन वर्षाची आहे ह् एक पहिलीला हम्म
हां हां
घरात पोरच पोर आमची दंगाल असतोय दोन वाजेपर्यंत शांत असतेय चाले बघा हम्म
आता हो झालंय की टायमिंग झालंय की
हा तुमच्या आता मूर्ती घात आता काय नाही
हो आता मोठे झाले आहेत आमल्यात तध पण भांडतात असा काहीच भांडा आलत